टो.
हाय बोल की,
यायलंय काय आवाज?
यालाय, यालाय.
हा तेच तव्हा मी काढायला दिलो असतो कणी झालं असतं सोड. एवढं काय वाटलं न निघली
ते वेएलेइडीटीच जरा डोक्याला तापच आहं.
व्हंय ते पण आहं सोड माझं ओबीसी पण निघत नव्हतं सोड. खरं ते आमचं आधीचं म तिकनं जाऊन आजोबांच आणल्यावर आहे का नाही, म ते निघलेलं माझं.
एकाचं घरातलं निघलं की खरं बाकीच्या सगळ्यांचं निघ
हा सगळ्यांच निघतंय मग आमची दिदी, आमची दिदी काय कॉमर्स केलीया सोड मग तिला काय लागलंच नाही म. मी सायन्सला हूतो सोड. तव्हा मी काय मग बीसीए घेणार होतो म्हणून मी पण काढलो नाही असं बघितलोच नाही तिच्या असं झालं. मग तू तुझं सायन्स होतं काय अकरावी बारावी?
होय सायन्स होतं. बायो होतं.
हां मग तू हे का केली नाहीस मग नीट दिलतीस?
नीट दिलतो मी मला ऐकशे नव्वदच पडलेली. मी मग म्हणलो रिपीट तर करणार नाही आमच्या घरात आता, माझी सख्खी आत्तीचा पोरगा आणि सख्या काकांची पोरगी आहं.
हा.
दोघपण डॉक्टरला आहं ती बीडीएसला आणि तो एमबीबीएस. ल्या आणं त्यांनी दोघीकडं रिपीट करून म झालं त्यांच. मी तर म्हणलो मला बास मी काय रिपीट करणार नाही.
अगं बाई सायन्स लई अवघड होतय सोड खरं रिपीट करायला कसलं हे जातंय.
होय.
म चांगल आहं सोयम डॉक्टर म्हणजे काय भारीच सोड.
होय खरं असूदे आता.
मग बी सी ए तुला कसं काय कोण सांगितलं मग बी सी असं हे आहे म्हणून?
बीसीए मला इंजिनिअरिंग ला घ्यायचं तव्हा पण घेतलो असतो खरं पैसे घालायला लागले असते. तिथंच वाटालंय.
हा इंजिरींगला मी पण बा मी पण कसं सिव्हिलला जाऊन आलतो बाळा सिव्हल सिव्हिलला ऍडमिशन करा होतो मी तिथ शरद मधी काय मग सिव्हील, इंजिनिअरिंगला मग झालत ऍडमिशन नुसता डॉक्युमेंट् जमा, करून यायची होतीत म अ तव्हा मी गेलो नाही. आणि मला बीसीए च मग कळाल्या नंतर मग दादा तेण सगळीजण म्हणायला लागलीत, दिदी दादा तेण. मग मला म्हटलेत की मग बीसीए तेण करजा चांगलं ते हाय. असं ते म्हंटल्यावर, म भक्ती पण मला सांगितली मी पण बीसीए घ्यायलोय तू पण बघ.
मला कम्प्युटरमध्ये पण इंटरेस्ट होता सोडं त्या त्यावेळे जरा म्हणून मी बीसी घेतलो आणि तसं पण माझ नंतर काय की मला बिझनेसच करायचा आहे तर आधी पण नव्हतं काय पण झालं होत.
हा मग मी पण मग सिवल सोडलो सिव्हिल ला कसं मग बाहेर तेम फिरायला लागते ते असं म्हणायला लागलेत. मग मी पण मग राहुदे म्हटलो मग त्यानंतर मी इथेच बीसीए घेतलो. असलंय
हा हा
आम्ही बीसीए पण इथे घेणार नव्हतो संजय घोडावतला घेणार होतो. मग आणि मग कॅन्सल केल्या तर तिकडच मग इथच घेेतलो.
मला पण घोडावटला घ्यायचं होतं मी ह्या कॉलेज मध्ये जाणार नाही म्हणून रडायला आणि मम्मी म्हणली मग
अग मी एवढ्या जवळ राहतो खरं मी मी कधीच त्या कॉलेजमध्ये गेलो नव्हतो. कधीच म्हणजे पाय असं पाऊल टाकल नव्हतो आत. कि असं हे कॉलेज कस असेल आणि मी हे पण म्हटलेलो की घरात कि बाबा मी काही कधी जाणार नाही बाबा या कॉलेजमध्ये ते ना असं खरंच जाऊन स्वतः पडलोय तिथं
होय, सेम तसच झाल आणि मी म्हणाल मला घोडावतलाच खाला मग तिथं कसं म्हणाली मम्मी म्हटली पपा घालतो- घाली म्हणाली मग मम्मी काय म्हणली एमसीए ला पुण्याला ते जातू त्यावेळे तोपर्यंत पैसे साठवू आपण उगच घोडावतला कशाला उगच-
घोडावतला पण जास्त फी होती तेव्हा पण साठ सत्तर हजार होती बीसीएला.
होय.
मिबा सगळं मी पण बघून मग त्यानंतर मी कॅन्सल कर मग आमच्या घरातली पण म्हटली चांगलं ते नाय मग बघ त पण तेच घती ना. पण असं सांगितलेलं इतक चांगलं आहे आपल्यावर असं राहायचं तेन असं.
ह आहे मला पण तेच म्हटलीत की आपलं वाचतेन तसं पण काय नाही एवढं काय आणि घोडावत घोडावतला पण फी पण जास्त होती.
यायचं जायचं पण हे होतं बसन या मग जावा.
हो लांब पण हुत आनी मार्क म्हणजे बारावीला मार्क पण पडली नव्हती जास्त अस ठाम पण सांगू पण शकत नव्हतो आप आपण घालाच म्हणून.
ह होय, हे पण आहे सोड मला पण कमीच होती बोर्डेला पण किती फिफ्टी नाईन पॉइंट आहे. एक दोन पॉइंट्यानीच मी मी दोन पॉईंटने माग होतो सिक्स्टी पडले असतील मला.
मला पण फिफ्टी एटच आहेत मला पण घाणंच आहे तर मला लई वाईट वाटलेल. तेव्हा पण मी रडल्या तो.
पण सेम ते दिवस रिझल्टच्या पूर्ण दिवस बाहेर बसून रडलेलो.
मला तर अजून मधी मधी आठवते ते बारावीच. ट्रॉमा झालाय ट्रॉमा.
ते पूर्ण दिवस आठवतात असं दिवस दिवस भर जाय
होय.
ते अभ्यास फिजिक्स म्हटल्यावर, तर मग हेेचवायचा
आम्ही अकॅडमिक पण शिकवतच नव्हती, तर काय स्टेट बोर्डचं.
त्यामुळे पण वाट लागलेली आमची. ना य धड, ना ते धड असं झालतं.
तू कुठल्या कॉलेज होतीस अकरावी, बारावी?
मी के सी पी ला होतो.
के सी पी ला होतीस होय.
हम्म.
सभासी
सबा माहितिय मला
संधी?
हा, सबा, संधी.
हा, ती माझी क्लासमेट.
हा हा हा.
मग ती कुठे घेतल्या ग आता?
काय माहित नाही ती म्हणजे नाही आहे कॉन न्टॅक्ट मध्ये, इंस्टाला पण हाय का नाही? काय माहित?
पण नाही नाही आहे सोड ती बा हा.
ती सबा पण म्हणजे तिची ओळख पण कशी झालती? मला सांग होय म्हणजे आलिशा म्हणून आलिशा म्हणून डी के टीत माझी क्लासमेट होती नववी, दहावी ला.
हा.
आणि ती ती पण के सि पीलाच घेतलेली मॅथस ला. आणि पहिल्या पहिल्या दिवशी कोणच ओळखीचं नव्हतं ना माझ्या त्यामुळ गप मी गप मी घरला चाललेलो, खाली येऊन पार्किंग मध्ये थांबलेलो अ न्हायला न्हायला येणार होती पप्पा म्हणून आणि सबा डायरेक्ट आल्या आणि मिठ्ठिच मारल्या आणि मला म्हणाल्या, ओळखलीस काय? मी म्हणलो काय माहीत नाही. मी म्हणल, मी हिला आयुष्यात बघितलो नाही मग ती म्हंटली, अरे मग आलीशा आली तिकडनं आणि ती म्हटली तिला बघिटली, मला बघिटली आणि मला म्हणाल्या तुम्ही दोघे एकसारखा दिसताय जरा त्यामुळे प्रॉब्लेम झाला सॉरी, अस ओळख झालती आमची.
व्हय? ती जरा हेच होती सोड आगाव.
व्हय, आगाव होती ती.
जरा
ती जास्तच आगाव होती खर तर.
होय ते पण आहे सोड जास्तच होती मग काय? म माझं पण एवढं ती कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे सोड मग के सी पी म्हंटल्यावर मला आठवलं तू तिथं ती होती ना, मग तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये हाय का? विचारलो गं
अरे एकदा पेपर सुरू होतीत आणि ती म्हणजे चिटिंग करताना सापडली
हा हा
पेपर म्हणजे असंच पेपर कटलं तर बोर्डाच पेपर घ्यालतीत वाटतं अकरावीचं अकरावीचं आणि मग तिचा पेपर काढून घेतलीत आणि एवढी चिडले ती शि डायरेक्ट शिव्याचं द्यायला सुरू केली असं पूर्ण वर्ग शांत होता नाही पेपर ल्ह्यालता म्हणून
हा
आणि शिव्याच द्यायला सुरु केली पूर्ण वर्गाच्या समोर मिडल फिंगर दाखवली आणि गेली.
व्हय स्कूल मध्ये काय असले नव्ह स्कूल मध्ये काय असलं केली नाही सोड तीनं कधी अ कॉ आता कॉलेज मध्ये काय माहित बाई?
लईच आगाव होती कि
हम्म
तरी माझ्याबरोबर काय म्हणली नाही सोड म्हणजे माझ्याबरोबर चांगलीच होती. मी तवा जास्त काय बोलत नव्हतो कुणाबर.
हा तेच म ती माझ्या पण कॉन्टॅक्ट मध्ये नाही हाय सोड स्कूल मध्ये होती तवाच मग त्यानंतर काय बाकीची सगळे आहेत कॉन्टॅक्ट मधे अ एक दोन-मुली सोडल्या कणी मग बा सगळी बाकीची कॉन्टॅक्ट मध्ये आहेत.
होय. होय आमची पण जास्त म्हटली तर के सी पीची नाहीत डि के टीची जास्त आहेत माझ
हा हा. माझी पण स्कूलची म्हणजे आहेत ही नव्हती ना माझ्या म मला आता काय माहित नाही ती काय करत्या म तुला विचारलो ग काय करत्या ते
ती आत्ता महित नाही बाई काय करत्या मला पण.
हम्म हम्म. तेच
मेडिकललंच करत असंल असं वाटालय मला शक्यतो लईजण मेडिकल सोडून गेली नाहीत काय ना काय तर तेच केल्यात बी ए एम एस नाही तर बी एच एम एस
हा
आपणच सोडून आलोय इकडं
व्हय. तू पण करशील कणी मग बी ए एम एस तरी?
मला आता कधी कधी चांगलं वाटते मला असं वाटतय की मी चुकीचं घेतलेलं मला फ क्त मॅथ्स येत नव्हतं म्हणून मी तिकडं गेलतो खरं मला आता वाटतं मला डॉ क्टर च्या ह्याच्या तेन त्या फिल्डमध्येच इंटरेस्ट नव्हता.
चांगलं हाय सोड
काय आपण पण ह्यात पण जरा मेहनत केलो आरामशीर.
तेच की तुझ्यावर होतं सोड इंटरेस्ट असलं तर गेल्या यात अर्थ बाई नाही तर मग काय उपयोग जाऊन
व्हय.
कनाय. आपल्याकडनं झालं नाही. मग काय करायचं?
तिथं मी दोन्ही ठेवणार होतो. तिने म्हणालति नाही आमच्या चालत. फक्त एकच विषय ठेवाय ला तय. आणि मॅथस मला काडीच येत नव्हतं.
हा आ.
म्हणजे मला आवडत पण नव्हतं आणि अवघड जात होतं. ते लहानपणाप सन जरा लक्ष ही दिलं नाही. त्यामुळे होतं सोड.
ते. मला पण मॅथस अवघड जात होतं. तरी पण मी मॅथस ठेवलेलो. मी पण काटावर पास झालोय.
म इंजनीयरिंगलाच गेलाव.
हा आ. इंजिनिअरिंग करता करता सगळं. लास्ट- लास्ट पर्यंत येता- येता, लास्ट बी सी ए ला घेतलो इथं ऍडमिशन. होय आगं. काल कोण बोललं का? किती मिनटं झालेत?
अकरा मिनिटं होत आल्यात.
हा दहा मिनिट होत आल्यात. कॉल लावणारय आणि परत.
नाही- नाही, मम्मी जाणाराय बहीर. आता उद्या लावतो की.
हा चालते, लाव - लाव. मग मी पण उद्या करतो तिला.
हां.
हा. चालतय. ठेऊ काय?
हां.
हा, बाय.
बाय.